हा काय करायल्यास?
काय हो जीउन झोपलेलो आता बसलेलो जीऊन आताचं कामावरनं आलो तेच म्हनलं तुझा कॉल येउ केलता मगाशी म्हणलं कॉल तर करावा आत्ता.
हा-हा तेच म्हण
नाय काय नाय ते कामावरून येवून आता आलो ग जेवलो तू तेच म्हणलं आता तुझ कॉल आलता. हा
हा हं तेच म्हटलं अक्कलकोटला ते तू जात्यास म्हणलं कसा प्रवास आहे तेन बघूया काय काय कसं जायचं काय मला पण जायच होतं.
जाणार हायसा व्हय म आज फॅमिली जाणार ते का फक्त दोघच जाणार हायसा.
नाही फॅमिली अ प फॅमिली जायाचं हाय म्हणलं बघूया म्हणजे कसं ट्रेनन किंवा बस न कसं कसं प्रवास असत काय चांगला कुठला
म्हणजे फक्त अक्कलकोट करायचं असलं तर मग ट्रेन चांगलं आहे फक्त अक्कलकोटसाठी मंडिस आणि जर तुला बाहेरच रूट म्हणजे असं करायचं असलं अ म्हणजे पंढर पूर मगं आता जाताना अक्कलकोट तुळजापूर बघायचं अस ल म पुढ मंगळवेढा मध्येच पंढरपूरचा ते बघायच झाल तर तुला मग असं प्रायव्हेट गाडीच कारण की ते वेगळवेेगळं सगळं पडत ग म्हणजे तोच रूट आहे. पण आपलं हे होतय लय म्हण म्हणजे कसं होतंय रेल्वे गावाच्या बाहेरन जाते आणि मी ना आत गावात जाईत नाय व्हय तेथन सगळं थांबायचं तिथन पुढं आत जायांच मग जर आत आता तुला आज हेला जायचं असल तुला जर सगळाच प्रवास करायचा असला रेल्वेचा प्रवास कसा लई धगधगीत तुला खरं सांगायचं म्हणजेवण आता आपला इकडं हा आहे. मॉप रेल्वेला एकशे तीस रुपये तिकिट आहेत बघ. अ तुला सांगतो आपले आप दहा हात. कलांगडे ते इचलकरंजी अ हा तीस रुपये एकशे तीस रुपये हा रेल्वे न खर्च कमी येतला
हा
म कस म्हण आहे म्हणजे आता हित अन् एकशे तीस रुपया पण घालायचं पुन्हा तिथन रेल्वे जे रेल्वे अक्कलकोटला आता इथन जरी तीनला निघलीस तू रेल्वे संध्याकाळी दहा मला हेच्यात पोचतोय अक्कलकोट मध्ये पोहचत्याय मग तिथंन पुढं त्या नंतर तुला प्रायव्हेट रिक्षा असते, त्या प्रत्येक माणसी पन्नास पन्नास रुपये घेत्यात एका माणसाचं. तुमच्या एका माणसाचं झालं किती बघ जरी तुम्ही पाच जण झाल तर पाच माणसांचं झाले किती पन्नासन अडीशे रुपये हा मग ते अडीशे रुपये घालून पुन्हा आपणं तिथं न जायचं तेण आणि पुन्हा ट्रेनला आणि अडीशे रुपये म्हणजे ते पाचशे झालं ते असं समज आणि ति न रूम करून राहायला आणि तेवढ्या माणसासणी दीड हजार रुपये तरी मिनिमम खर्च आहे. परत एका रूम ला एका रात्रीत हां हा मग तो आणि खर्च वेगळाच आणि कसं आहे तिथन पुढं म्हणजे बा जिथं आता जे मेन समा मंदिर हेज मंदिर आहे कणी अक्कलकोटचं तिथंन तुला चोळापा चोळापा मटापाशी जर जायचं असलं चोळापा मठ म्हणजे स्वामींची विहीर तेण आहे बघायला ते तिथं सगळं. जर तिथं तुला जायचं असलं कनाई परत तिथंन आणि तुला ते तिथलं पन्नास रूपये घालून आणि रिक्षा ला जाय लागते तिथंन पुढं आणि
हा मग त्याच्यापेक्षा प्रायव्हेट गाडी परवडली.
त्यापेक्षा प्रायव्हेट गाडीचाच प्रवास चांगला ग एक नंबर सगळी एकत्र पण जाऊ शकत्याय तुम्ही आणि थोड्या शिट ता बघायच्या तुमच्या कोण कोण फॅमिलीत त्या येत्यात काय आणि जाता येताना तुम्ही जाताना तुम्ही पंढरपूर अ तुला सांगतो ते काय ते मंगळवेढा तुळजापूर हे एका दिवशी म्हणजे जाताना सकाळी लवकर पड पड पडलासा त्यानी जाता आता बघत जातायच तुम्ही पहाटे लवकर भाहीर पडायच. लवकर गेला याचं पंढरपूर म मंगळवेडा तु हे होतय तुळजापूर ते आणि तुळजापूर संध्याकाळी हां सहा पतुर जरी तुमच झालं तुळजापूर तर तुम्ही सहा नंतर डायरेक्ट आं कोलकोटला निघला तर आपल्या प्रायव्हेट गाडीनं आठ अ आठ पतुर म्हणजे तुम्ही हे देत असतायसा. मंदिरात असतायचा. आणि म आटला मग प्रसाद छान असते महा तिथे स्वामीचे तिथे प्रसाद घ्यायचा आणि मग कुठे पण रुमा असतात रुमा करून राहायला तरी चालते सकाळी पाच देवडून दर्शनला ला जायचं स्वामींचा
तिथं रूम पण भेटत्यात ना राहायसाठी
म दुसऱ्या दिवशी हा हा रूम पण भेटतात की तिथं आणि जरी तुम्हाला म्हणजे असं पुढं गाणगापूरला जरी जायचं अस जर पहाटे उठून गाणगापूरला आणि गेलासा तरी चालतंय सहा पाासून घेत प्रायव्हेट गाडीन असा
मग कसं हुतय जर अक्कलकोटला ज फक्त जायचं असलं ना तर ट्रेननं जाय लागतं
हा फक्त हा चालतंय म्हणजे कमी खर्चात तुमचं होऊन जातय अक्कलकोट आणि बाकीच ते माच रु कुठ तेन सगळं निवांत जायच असलं तर मग तुम्हाला प्रायव्हेट गाडीत तो प्रवास चांगला एक नंबर म्हणजे जाईनात केलीत ते मी किती आकाराची होय धगधग होत्या ग आणि आता कसय मे महिन्याचा आप तुला हे महिन्याच चालूय मे महिन्यात सुट्टी ला जाणारी लय असत्यात लई अरे ट्रेनला एवढी गर्दी असत्या हे ऊन एक असलं धग धगी तन आत तर तुला सांगतो परवा गेलतो ट्रेन न बसायला जागा नव्हती उभारुन गर्दीतन इंचून मिरचून जायची पाळी ट्रेन आणि हा अडचून मडचून हा शेवट वरती बसून कस तर कस तर गेलं हाल होतय दहा पतर कवा प्रवास काय एक चार पाच तासाचा असतोय आग म किती आवडल्या होतेय त्यापेक्षा म ते त्या ट्रेनच्या प्रवासापेक्षा आपला प्रायव्हेट गाडीचा प्रवास भारी ग धगधग हूत न पोर पण लहानयत निवांत आपण उलट ह चार पैसे जाई ना खरं निवांत मेन म्हणजे आपण डाटरे मदी दीरी जवळ आपली गाडी जात्या नाय बो जे संगडी घेऊन फिरायचं नाय का काय नाय कार्ड मंदिर पशी गाडी जात्या आपली ह
तरुण असलं तर तरुण मानसं कशी ट्रेन न जाऊ शकतात मग
ज हा जरा असले ग आणि पोर पण असली की नाही कस तरुण मन वृद्ध असली तर प्रत्येकाला लहान पोरासनी पण एक त सीट म्हणजे ड्ब मोकळ ते हो आहेत काय बघाला पळाय लाग ते भोजे खाता ते डबप पळत पळत रेल ट्रेन एवढं लोकं चढत्यात आधी पोरासनी घेऊन चढायचं अवघड एवढं हे होतय म्हणतीस काय बोलूच नकोस टेन मध्ये तेन फास्ट मध्ये नाही ह हे भरी आपल्या दारात गाडी निघत्या डायरेक्ट दारात आणुन पोहचत्या प्रायव्हेट गाडीच चार पैसे जाईन मी म्हणतो पैसे हातात आल्यावरच आपण हे करायचं नाही असं होत कमी खर्चात बघाय गेले की धगधग होती त्या पूर्ण जीवाची उन्हाळा पण आहेा. आणि त्रास होते आणि मेन म्हणजे सगळंच आपलं देवदर्शन होतय नाही. त्या आपलेस हे पण हे पण फायद्याच फायद्याचं आहे. जाऊन येऊन असं पण आहे ह हा तुझ सगळ तिथ खर्च पडतो तू अस जरी ट्रेनने गेलीस तरी तुझ मग पंढरपूरला जाणार पंढरपूरमध्ये थांबा पाहिजे पुन्हा तिकीट काढून तुळजापूर पतर मध्ये तितन म्हण पंढरपूर तिन रिक्षाला तुला पन्नास, पन्नास, पन्नास घालत फिरायला पाहिजे सगळा हिशोब टोटली तिथच होतोया त्यापेक्षा हीच मेन हे भारी असं वाटते मला
होय काय ते बर
गेल्यालाच भारी कवा पण हम्म
थोडं पैसे गेलेलं चांगलं खरं व्यवस्थ जायला व्हायला पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तसं कम्फर्टेबल वाटत असते ना नाही प्रायव्हेट गाडीमध्ये
दीड दीड हजारचे दोन रूम आहे समज जास्त वेळात आपण एकाच सतरा सीटर गाडीतून वीस जरी जातो म्हणजे तु समज सतरा जण असलो तर निम्मी निम्मी हा दे आपण राहू शकतोय ग आणि लय तर मग क्वांटिटी आपल्या रूमला किती दिडीशे एकशे दोनशे रुपये आपल्याला तिथे रुमची येते राहायची पण मग एवढा खर्च येत नाही ग. हा सिंगल गेली एक तर आपल्याला दीड हजार रूपयाची रूम घ्याय पाहि जे एकट्याला राह्या पाहिजे सगळं ला अवघड पडतय त्या पेक्षा असं प्रवास लयच भारी गेलंय
तर काय म्हणजे कस होईल आपले हा ट्रेनपेक्षा दगदग करून घेण्यापेक्षा प्रावेट गाडी न गे पाहिलं चांगलं कसं त्या गाडीमुळे पण आपली घरातली सगळी फॅमिली घेऊन जाऊ शकतोय हाय नी
जाऊ शकते सगळी फॅमिली पण जाते सगळी एक सोबत जाते हा माणूस आणि आपल्याला
तर म्हाताऱ्यांची किंवा तरण्या मुला लहान मुलांची दगदग होणार ट्रेन मध्ये किंवा आपल्याला जसं मुलांना काय पाहिजे अस लवाट
अ आणि मेन म्हणजे आत दंगा, मस्ती सोबत संगत सगळं ते करत जाते सगळी सोबत तो प्रवास आपल्या नेहमी लक्षातच राह नेहमीचा प्रवास वेगळे कायतरी घेता येतय त्या प्रवासमधन अस पण हाय हे कसं ह्या डब्यातनी मि चढली की डब्यात यात नसल की पुढच्या निम्म्या डब्यात खाली एक वर एक गर्दीत थोडं उभारणार कसे सगळ लय हाल होतय वाटत ते खरय तिथन पूर्ण आपल्या त्या ट्रेन मध्ये त्या देवाला दर्श आपल्या ट्रेन मधेच निम्म मूड गेलेला असतोय ते धगधगीत जाऊनच तिथच कंटाळ येतोय येआई आणि आल्यावर तर एवढा जीव पेकडतोय काय बोलूच नकों अस होतंय
बरोबर आहे आणि होय म्हणजे वैताग
हा आणि इथं पण गेल की असं जरी तुम्ही पहाटे का तर एक टाईम जेवण करून घेतला समजा इथनं सहाला निघला आता आम्ही त्यादिवशी गाडी काढली की सहाला निघल तो पण आम्ही कसं केलतय की कोण-कोण आंघोळी केलत्या कोण-कोण नाही केल्या होत्या सोड म्हणजे डायरेट चंद्रभगीलाच आंघोळ करायला गेलती सगळी झालं ते चंद्रभागेतून आंघोळ आंघोळ करून डायरेक्ट विठ्ठलाच दर्शन म्हणजे आंघोळ करत वेळ घालवत कोण बसला नाही संध्या रात्री चार ला उठून सगळ्यां जेवण जरा जर केल्या चपात्या त्यानं पंढरपुरातच बसून जेवलो तिथे पण रू त्यात आंघोळ्या केल्या अन् तिथन पुढं आम्ही अ म्हणजे गाडीत विठ्ठलाच दर्शन मुख दर्शन घेतल आम्ही दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही तुळजापूर पण हॉटेल लागलं तुळजापूरच दर्शन घेतलं म्या सांगायला गेलते? आ आंघोळ इथून करून नदीत तुळजापूर तिथं दर्शन केलं आम्ही पाच सहाला तिथनं बाहेर पडलो होतंय आठ पोतर अक्कलकोट मध्ये गेलो अक्कलकोट मध्ये जे मध्ये गेल्यावर तिथे स्वामींचा प्रसाद छान असतोया संध्याकाळी प्रसाद घेतला म रुमा केल्या रूम करून राहिलो अ एक सकाळी पहाटे चार ला उठ काकड आरतीला स्वामींच्या गेलो आरती पण झाली दर्शन झालं आम मग सहाला म्हणजे आम्ही अ हे अक्कलकोट सोडलं आणि गाणगा गाणगापूर मार्गाला लागलं पुन्हा मग अक्कलकोट मध्ये आगोळी केलतीया तर रूम वर नाही प्रत्येक पाणी मग गाणगापुरात न सहा पाहितीन तुला सांगतो आध्या वाचून तिथ भिक्षा मागून ते तिथनं आम्ही गणगाकापुरत म्हणजे तिथन दिवस जाते ना फु ते दन दर् म्हणजे दिवस म्हणजे नाही तर आपला आवडते सोड दोन पाच तर हा म्हणजे दोन पाच म्हणजे हा म्हणजे व्यवस्थित होतय सगळाप्रवास मग तिथं आम्ही तुला सांगतो तीनला जरी आम्ही गणगापुरातलं म्हणजे तिथं पण ते संगम हय म्हणजे नद्यांचा संगम काय काय हायत त्यांनी संगमेश्वर म्हणून तिथन तिथ दर्शन घेऊन तिथे का नाही दत्त महाराज काहीतरी वाळसाय वाटत तिथन हे करून अ तिथ ना आम्ही तीनला जरी निघलो तर संध्याकाळी मी का त्या दिवशी येताना हॉटेलला धाब्याला जेऊन बरोबरी त रायला म्हजे मीच होतो दुसऱ्या दिवशी
म्हणजे दोन दिवसाचा प्रवास नेमाचा
हा हा म्हणजे सगळं करायच होतं आम्हाला मेन म्हणजे गानगापूर गाणगापूर नसतं तर आम्ही इथं सकाळी तर सहा ला निघलो असतो तर सकाळी आम्ही तर बारा एक पतत टच झालो असतो ना तरी आम्हाला गाणगा आम्हाला गाणगापूर पण करायचं होत
हा
मग त्यांचा ह मग तुला ह अस ह्याच्यापेक्षा हा रेल्वेच्या प्रवासापेक्षा प्राइवेट गाडीचा प्रवास खरच
हा हा बरं झालं इथंच प्रायव्हेट गाडीनेच गेलेलं चांगलं. चालतय बरं बर हां हां